हॅलो
हा
काय करालाय हम्म
आता जे व्हायचं बघा
हा हो
त तूमच झालं का नाही जेवण
आमचं जेवण नाहीये आज, आज आम्ही गोबी मंचुरीियन केल्या फक्त
होय काय
होय आज जरा कायतरी वेगळा करूया म्हण
वेगळं आज काय सॅटरडे स्पेशल
होय
हम् हम् हम्
हम्म
हह
ह बरं वाटंना काय तुम्हाला
सर्दी खोखला
ह
वातावरणामुळे जरा क्लायमेट चेंज झालं पाऊस ऊन
व्हय हे दोन दिवस पाऊस आला आठ चार पाच दिवस आणि परत आता झाल उन आहे
उन आता परत आता परत कव्हा पाऊस पडल सांगता येत नाही
होय
त्यामुळे जरा तब्येत जरा खराब झाल्या सगळ्यांच्याच घरी
हा. आणि त्यात तुमचं जागरण लय होत असेल.
जागरण पण होते, त्यात पित्त पण झाले आज जरासं बरं काही कामाच हेच्यात जेवण डबा खाल्लेला नाही सकाळी.
हम्म.
हा. जरा पित्त पण झाले आज अं खाल्ली का नाही मंचुरी मग?
नाही अजून खायच आता
कधी, खायचं मग ते दहा वाजली ना
करायची आता, अजून त्याला फोडणी टाकायची हाय, फोडणी टाकलं की मग गरम गरम खायचं.
अजून फोडणी टाकणार हाय, फोडणी टाकायचं म्हणजे कसं करायचं ते?
म्हणजे पहिलान ते कोबी मंचुरीचे गोळे करून घ्याय लाग त्यानंतर त्याला स्वस्ती खोली टाकाय लागत्या.
फ्लावरची केला की कोबीची?
कोबीजची केल्या.
कोबीचे म्हणजे कोबीज पहिल्यांदा काय चिरायचा काय खिसायचा?
नाही चिरला तरी पण चालतोय. किसला तरी पण चालतोय. पण जास्त करून खेचूनच घ्यायचं.
खिसल्यावर जरा तेचा खिसपण जास्त होत असेल ना आणि बारीक बारीक तुकडे पडतपण असतील त्याचे.
हे तर आ मोठे ठेवलं म्हणजे चिरलं का नाही ते मोठं मोठं राहतंय आणि आपल्याला खाताना लईस ते कचकच लागतेय.
तवा खिसून घ्यायचा.
हा. त्यामुळं खिसुन घ्यायचा सगळा एकदम म्हणजे बारीक खिसायचा आणि त्यात मैदा घालायचा. जेवढा त्यात मावल तेवढा, म्हणजे कोबीत कसं पाणी असतंय ना. मग, जेवढं त्यात पाण्यात
अ कॉर्नफ्लॉवर?
काॅनफ्लॉवर पण घालायचं पण, पहिला मैदा घालून घ्यायच त्या जेवढा बस मैदा घालायचा.
जास्त झालं तर ते गोळे मऊ होणार वाटते की मग. काय म्हणजे, आपण जर मैदा
हा.
मैदा घालून आपण मॅश केलं सगळं ते.
हा.
ला म्हणजे त्याच मीठ घालायचं त्याच्यात पहिल्यांदा की नाही घालायचं कोबीच खिसल्यानंतर,
कोबीमध्ये पहिला काय करायचं आपण. सगळं हे घालून घ्यायचं अ मीठ घालायचं. परत आपला बुक्का, आलं लसूण पेस्ट
म्हणजे, हे पीठ घालायच्या आधी, मैदा घालायचे आधी
हा. हा. पिठ घालायच्या आधी कोबीमध्ये पहिला हे सगळं घालून घ्यायचं. मैदा हा हळद हळद, चटणी, मीठ, आलं, लसूण पेस्ट घालायची.
हा. हा. मग ते मीठ आधीच त्याला पाणी सुटते त्यात मिठाचं आणि थोडं पाणी सुटत.
सुटतय हा आणि थोडा मग वा आपला खायचा कलर असतोय, तो पण त्यात घालायचा जरा पाण्या घालून घालायचा. आणि मग घातलं की मग, आपल्याला थो थोडा पहिला मैदा घ्याय जात्यात आणि थोडं काॅनफ्लॉवर पण घ्यायचं.
हम्म.
म्हणजे जर अर्धा किलो जर मैदा घेतला, तर एक दहाबार भर तर मैदा घ्यायचा त्यात. आणि मग ते सगळं एकत्र करायचं. आणि जेवढं बसल त्यात तेवढ मैदा घालत जायच जे जो तोपर्यंत ते घट्ट होत नाही म्हणजे आपल्याला जोपर्यंत गोळे करता येत नाही तोपर्यंत त्यात मैदा घालायचं.
हा.
मग मैदा घालून झालं की, तेल म्हणजे गरम करून घ्यायचं. आणि एक दहा, पंधरा मिनिट आ.
पूर्ण एकदम कडक करून घ्यायचं काय तेल.
नाही नाही एकदम कडक पण नाही. कडक जर केलं, तर मग गोळे मग आतनं कच्चे राहतात. आणि बाहेरन असं कडक होत्यात मग हा. त्यामुळे जरा मीडियम ठेवायचं हा. मग ते पीठपण एक दहा पंधरा मिनिटं ठेवायचं तसंच. त्याच्यावर काहीतर झाकून ठेवायचं म्हणजे ते जरासं तेे सगळं म्हणजे त्यात चव उतरत्या सगळी. मैदात वगैरे मग, ते झालं की तेल जरा गरम करून घ्यायच आणि गॅस पण मीडियमच ठेवायचा.
हा.
हम्म. मग मीडियमवर गॅस ठेवला की ते आपल्याला म्हणजे हाताने पण सोडू शकताय किंवा चमचेने जसं आपण भजी सोडतोय तस पण थोडलं तरी चालतंय. मग थोडं थोडं करून ते तळून घ्यायचं. हम्म.
म्हणजे, हाताने गोळे होत असतील ना त्याचे
होत्यात की
गुलाबजामुन सारखे लहान छोटे.
नाही गुलाबजामुन सारखं एवढं म्हणजे नाही होतं.
जर का पाणी सुटलं, मिठाच जर का पाणी सुटलं मग वरून जर का पाणी लागत असल तर घातलं तर चालते की नाही का त्याच्यात ते मिठाच्या पाणी पाण्यात नाहीच घालायचं.
पाणी घालायच नाही कोबी मध्ये भरपूर पाणी असतय.
हा. हा.
त्यामुळे त्यात पाणीच घालायचं नाही.
आणि कॉर्नफ्लावर थोडंसं आणि ते.
हा कॉर्नफ्लाॅवर घातल्यावर जरा कुरकुरीत होतात त्यामुळे जरा कॉर्नफ्लाॉवर घालायचं
हा.
घातलं तरी चालतय किंवा तांदळाच पीठ जरी घातलं तरी चालतंय.
हा हा हा.
हम्म, मग ते
माहित आहे थोडा,
आ?
तांदळाच्या पिठाने पण थोडं असं कडक कडकपणा ये
हा कडकपणा येतोय, मग ते लई मऊ झालं की पण ते ख खाऊ नाही वाटत, असं एकदम म्हणजे लई च माऊ असं लागतंय मग. तोंडात असं त्यामुळे त्याला कॉर्नफ्लावर किंवा तांदळाची पीठ घालायचं आणि त्यानंतर मग त्याला दुसरी फोडणी तयार करायला लागत्या.
हा.
मग ते जो तळेला तेल असते तेच जणातलं घ्यायचं. मग, त्या आता थोडं म्हणजे एक कांदा लांबडा चिरून घ्यायच. कांदा, टोमॅटो परत आपलं ढबू मिरची आणि जरा मिरची आपली साधी मिरची असत्या ना, ती जर आपल्याला पाहिजे असली तर घ्याय सगळं लांब लांबडं कट करून घ्यायचं आणि नंतर मग अ हे मैदा म मैदा नाय, कॉर्नफ्लावर असतंय ते त्यात थोडं पाणी घालून एका वाटीत तयार करून घ्यायचं. एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि त्यात जरा पाणी टाकायचं आणि ते पाणी म्हणजे त्याच्यावर स्लरी करून घ्यायची त्याची. मग ते घेतलं, हा एकदम पाातळ. मीडियम मध्ये म्हणजे दोन चमचे जर पाणी घेतलं ना, सॉरी काँफ्लॉवर घेतलं ना तर एक अर्धी वाटी तर पाणी घ्यायचं.
हा हा.
हा म्हणजे जरा घट्ट होतंय ते. आणि जो आपण फोडणी देणार आहे ना, त्याला पण म्हणजे कॉर्नफ्लाॉवर पाणी ओतलं की ते पण घट्ट होतं.
अं अं आणि ते म्हणजे त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि काय ढबु मिरची म्हणजे म्हणजे म असं हा कोबीच थोडा आणि त्यात परत आलं लसणाची पेस्ट टाकायची का परत तेच्यात?
त्यात टाकले तरी चालत्या किंवा नाही टाकल्या तरी चालत्या.
म्हणजे बाकी चे सॉस आहेत ते यूज करायचे.
हा म्हणजे आता पहिला तेल तेल घ्यायचं कढईत. ते जरा गरम झाले की मग त्यात हे सगळं भाजून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, कोबी परत ढबु मिरची. हे सगळं भाजून घ्यायचं, मग भाजून झालं की जर आलं लसूण पेस्ट पाहिजे असलं तर घालायची किंवा नाही घातलं तरी पण चालत्या.
हा.
हा मग ते जरासं लालसर झालं की त्यात मग अ थोडासा सोयासॉस टाकायचा. सोयासॉस जर जास्त झाला तर खारट होतंय. आणि त्याची चवच बिघडत्या. हा एक दोन चमचे घालायचे फक्त. आणि सोयासॉस झालं की मग आपल्याला सॉस होता, टोमॅटो सॉस किंवा अ केचप असतंय, ते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घालायच त्याात.
म्हणजे सॉसचं प्रमाण जास्त पाहिजे ते.
हा आता जेवढं म्हणजे आपले ते गोळे झालेल असतं त्याच्याप्रमाण आपल्याला अंदाज येतोय ना ह्याला किती पाहिजे ते. मग त्यात थोडा सॉस घालायचा. सॉस घातलं की मग ते थोडं हलवून घ्यायचं आणि कॉर्नफ्लावर पाणी असतंय ते त्यात ओतायचं. ते वतलं की ते फोडणी जरा जास्त होत्या, म्हणजे पातळ होतंय जरा. आणि जसं शिजवलं ते घट्ट होत जातंय, त्यामुळं त्याला जरा पाणी असले की दोन मिनिटांनी लगेच ते गोळे त्यात घालायचं.
मग झाली, गोबी मांचुरियन
हा गोळा झालं की मग थोडं ते म्हणजे त्यात पूर्ण ते सॉसत् याला लागायला पाहिजे, सगळ्या गोळ्यांना.
हा.
मग पूर्ण लागलं की एक दोन मिनिट त्यात त्यावर म्हणजे कोथंबीर घालायची किंवा आपला कच्चा कोबी असतोय तो वरनं घालायचा आणि ठेवायचं ऐक दोन मिनटं. तस झाकून आणि त्यानंतर मग आपण घ्यायचं प्लेटीमध्ये. त्याच्यासोबत पण कच्चा कोबी आपण खाऊ शकतोय कच्चा कोबी किंवा कांदा.
हम्म
हम्म सॉस सोबत.
हम्म ले अ माझ्या मुलाला पण आवडते. कोबी मंचुरियन पण तस वेळ घरात बनवायला मिळायचं नाही. बाहेरच खाऊल बघ आता एकदा ट्राय.
वेळ असेल तर त्यावेळेस करायचं.
होय आता बघू एकदा काय होत.
आणि बाहेरची भाषा म्हणजे आपल्या ज काय त्यांनी व्हेज भरतेात की नॉन व्हेज.
हा आणि. पण आहे आणि तेलाचा पण वापर म्हणा परत. कलर पण कलर पण जास्त असत.
जास्त असतय त्यांचा कलर पण म्हणजे असा आपल्या शरीरासाठी एवढा चांगला नाही.
चांगला नसतो त्याव ते घरगुती. पररा ते चाऊमिनी आणि कोबी मंचुरी सिक्स्टी फाइव असल. पदार्थ जास्त आवडतात त्याला.
हा घरी घरून बघायचे मग जरा वेगवेगळे पदार्थ.
मुळे पदार्थ जास्त देता पण येत नाहीत.
होय.
बघू आता हो एकदा हो बघू आता उद्या सुटतेय उद्याच बघू करून उद्या राहील.
करून द्या त्याला आवडेल त्याला खाल्ल्यावर.
होय.
हम्म.
ले मग झाले असेल गरम गरम आता जे दहा वाजले झाले जेवायच्या टायमाला खायचं.
होय आज जेवन नाय बनवला तेच खायचंय.
हा बर बर होय होय. ये की स्पेशल करून तुला म्हणजे येते चालत ठीक आहे ठेऊ काय मग.
हा हा ठेवा.
गला कंूनड